हॅलो हा बोला हॅलो
हां हा हॅलो
बोल ना हो य
हम्म हा तर मला शेवभाजीची रेसिपी सांगते.
हा सांगा ना.
म मसालेदार शेवभाजी आपण कशी बनवायची खांदेशात अ खानदेशामध्ये ही प्रसिद्ध भाजी आहे म्हणजे त्यांची हा खानदेशातील ही ओळख म्हणून शेवभाजी. आणि एक डाळबट्टी म्हणून असते. ती खानदेशात हि प्रसिद्ध आहे.
हा
तुम्हाला शेवभाजी आधी रेसिपी सांगते मग नंतर डाळ भात सांग डाळबट्टी ची मीच सांगते.
हो चालेल.
तर हे बघा शेवभाजी करायची असेल तर काय करायचं, कांदा भाजून घ्यायचा. मीडियम साईजच्या तीन लोकांसाठी बनवायची असेल तर दोन कांदे भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये लसून घ्यायचा आठ दहा पाकल्या
हम्म हॅलो
हॅलो हम् त्यानंतर हा त्यानंतर ते मसाल्यामधले गरम मसाला घ्यायचा थोडा
हम्म
कांदा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजून घेतल्यानंतर हे सर्व मिक्सरला बारीक वाटण करायचं.
हम्म.
बारीक वाटण केल्यानंतर अ खोबरं थोडं खोबरं पण घ्यायचं वाटणमध्ये नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं त्यानंतर कढईमध्ये तेल ताप ते मसाल्यामध्ये नंतर टाकल तरी चालते.
हा.
हॅल हा तर मग काय करायचं तेच आद्रक लस् सुन, कांदा, खोबरं हे सगळं मिक्सर ला बारीक वाटण करून घ्यायचं. हो आणि कढईमध्ये गरम तेल करायला गॅस
आणि त्याच्यामध्ये थोडस हु दोन हिरवी मिरची पण भाजून घ्यायची, त्यात थोडी कोथिंबीर पण ऍड करायची. वाटणमध्ये हम्म तर छान टेस्ट येते आणि कलर पण छान येतो.
हो मग काय करायचंय त्याच्यानंतर? ते ग कढईमध्ये गॅसवर गरम करायला तेल ठेवायचं. तर च अंदाजे चार पळ्या तेल टाकायचं. त्यानंतर त्या आपण बारीक वाटण केलेल्या त्या तेलामध्ये सोडायचं. सोडल्यावर त्याला तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा.
हम्म.
फ्राय झाल्यानंतर अ मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सुहाणा चिकन मसाला थोडा ऍट करू शकता एक टीस्पून मसाला ऍट करायचा हम्म
किंवा व्हेजिटेबलचा पण ऍड करू शकतो.
हो.
व्हेजिटेबल मसाला किंवा गरम मसाला पण टाकू शकतो, गरम खडा मसाला टाकल्याने अजून जास्त टेस्ट येते. सुहाना मसाला टाकल्यापेक्षा
होय तर मग त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर मसाला चांगला फ्राय झाला. झाला तर आपण थोडं त्यात गरम पाणी सोडायच, गरम पाणी सोडल्यानंतर अ भा अम म्हणजे भाजी आपल्याला रसा की कितपत पातळ पाहिजे, तोवर तुम्ही त्यात पाणी सोडायचं मसाल्यामध्ये
हम्म.
आणि हा नंतर त्याच्यामध्ये तुम्ही हळद, मीठ टाकायचं. नंतर व भाजीला चांगली अशी उकड आली ना की त्याच्या च्यामध्ये तुम्ही बाजारातून आणलेले शेव असतात, भाजीचे शेव मिळतात बाजारात
अच्छा! गाठीशेव म्हणून मिळतात ते
हो मग ते शेव तुम्ही भाजीच्या रसामध्ये सोडू शकता आणि भाजी थोडी अ नॉर्मल गरम असते तेव्हा जर एकदम मऊ शेव असेल तर तुम्ही गॅस बंद केल्यावर टाकायची, जर थोडे कडक शेव असेल तर तुम्ही गॅस चालू असताना टाकायचे.
हा आणि लगेच गॅस बंद करायचा.
हो आणि लगेच गॅस बंद करायचा कारण कडक शेव असेल तर भा जी गरम असताना त्यामध्ये ती मऊ पडतात.
भरोबर
हम्म. असी आहे शेवभाजी त्यानंतर तुम्हाला बघा दाळबट्टीची सांगत होते मी दाळबट्
त्यानंतर वरतून थोडी कोथिंबर गॅस बंद केल्यावर वरतून थोडी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून
आपण मसाल्यामध्ये घेतलेली असेल तर वरतून नसली तरी चालते. हम् आणि असेल तर आपण टाकू शकतो. असेल तर टाकू शकतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी आता बट्टी कशी बनवायची. डाळ कस बनवायची ते सांगते तर हे बघा बट्टीसाठी ते आपल्याला गहू आणि मका एकत्र दोघं एकत्र करायचे म्हणजे एक किलो गहू असेल. त्याच्यामध्ये पावशेर मका टाकायचा पावशेर किंवा अर्धा पावशेर तुम्ही टाकू शकता.
त्यात थोडी सोयाबीन टाकली तरी चालते.
ह. हो आपल्या जवळ असेल अव्हेलेबल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर नका टाकू ऑप्शनल आहे ते तर ठीक आहे मग तुम्ही अ चक्कीवर आपली चक्की असते गिरण ते गिरणवर टाकायचं जा जाड दळायचं. दर दरी दरदरी दळायचं ते झाड दरदरी दळायचं. रव्यापेक्षा थोडं जाड आणि थोडं जाड ह तस दडदडीत दडून आणायचं दडून आणल्यानंतर काय करायचं हे बघा ग. पीठ एका परातत काढा ते पीठ एका परात काढलं की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं.
हम्म.
पीठामध्ये आता तुम्हाला किती लोकांचं बनवायचं, त्याच्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता.
बरोबर.
त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि ओवा टाकायचा. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शोप असेल तर शोप पण टाकू श शकतात. शोप टाकल्यावर खूप छान टेस्ट येते त्याला
हो आणि थोडा सोडा पण टाकायचा खायचा.
हम हो.
थोडं दही दही टाकलं तर सॉफ्ट येते छान
हो पण बट्टी ही थोडी कळकच छान लागते. मउ पेक्षा थोडी कडक अस तर छान लागत.
पण बारीक बारीक चुरायला ती अं चुरली गेली पाहिजे ना ओरून खायला.
हो पण मुलांना कसं कडक आवडते त्यामुळे मुलांसाठी ती थोडी अशी फ्राय झालेली जास्त सफ्राय झालेली मुलांना खूप आवडते.
नाही ते फ्राय केली तर चालते तशी फ्राय करायची. पण त्याच्यामध्ये थोडं दही आणि थोडं गरम ते चांगलं गरम कडकडीत तेलाच मोहन टाकायच म्हणजे बट्टी अजून छान खुसखुशीत होते.
गरम तेल टाकल्यान त अशी लुसलुशीत लागते आणि छान लागते एकदम.
हो बरोबर.
आणि मग तेल टाकायचं ग पिठावर आणि चोडून घ्यायचं ते सगळं पीठ दोघं हातानी चोडून घ्यायचं चोडून झाल्यानंत तर सगळं एकत्रित झालंय की आपण काय करायचं. पाणी घ्यायचं, आणि पाण्याने ती कणिक मळायची. हा कडक. कडक म्हणजे एकदम पण कडक नाही मिडियम.
हम् चपातीच्या खनिकपेक्षा तळडी कडक.
थोडी कडक हा हा हा हो चपातीच्या कणिकपेक्षा थोडी घट्ट पाहिजे.
हम्म.
मग ते तशी कणिकचा गोळा भिजून घेतल्यानंतर आपण काय करायचं त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. छोटे छोटे गोळे म्हणजे आपल्या हाता एवढे गोळे बनवायचे.
बरोबर.
हा. ते अ गोडा तयार केला की काय करायचं एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. हा.
हम्म.
तुम्ही वा वा फेवर पण ठेवू शकता आणि पाण्यामध्ये उकडळी पण घेऊ शकता ते पिठाची. ची तर काय करायचं त्याचे छोटे छोटे गोळे केल्यानंतर अ. अ ते गरम पाणी करायचंय एका मोठ्या पातल्यामध्ये गरम पाणी केल्यानंतर. ते आपण बनवलेले जे गोळे आहेत तर ते गोळे.
त्यात टाकायचे.
त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण टाको त्या टायमिंगला त्या पाण्यामध्ये आपन थोडं. तेल पण टाकायच कारण जेणेकरून ते गोळे एकमेकाला चिटकायला नको.
बरोबर.
हम्म त्यामुळे थ थोडस तेल टाकायचं त्याच्यामध्ये. तेल टाकल्यामुळे.
तुम्ही थोडा हडू बोलता का जरा स्पी जास्त. फिटणे बोलताय जरा मला कळ कळायला पाहिजे ना म्हणून.
हो हो हो नक्की हो.
बरोबर.
मग थोडं तेल टाकायचं त्यानंतर. त्याला म आ अधून मधून असं थोड् चमचाने. हलवायचे. नंतर अ पाच ते दहा मिनिट तुम्ही त्यावर झाकण ठेवायच. झाकण ठेवून. ते नंतर पाच ते दहा मिनट बघायचे आणि त्याच्यामध्ये. अ आपण चमचाच्या साह्याने चेक करायच ते शिजलेत का नाही शिजलेत म्हणून. तर चमचेच्या साहायाने म्हणजे आपला पोहे खायचा. छोटा चमचा असतो, त्या चमचाने आपण त्या गोळ्याला हे करायचं. चेक करायचं शिजलेलं आहे का. जर गोळा शिजलेला असेल तर चमचाला चिपकून येत नाही. कणीक आणि जर कच्चा असेल. तर अ ते कणिक आपल्या चमचाला चिपकून येते वर.
बरोबर चमचा घालण्यापेक्षा सु सुरीने जर घातलं ना तर अजून लवकर अंदाज येतो आपल्याला.
बरोबर बरोबर तर मग आपण काय करायचं. अ तसे गोळे आपले व्यवस्थित शिजलेले असले तर आपण बाहेर ठेव काढायचे. थोडा वेळ गार होऊ द्यायचे गार झाल्यानंतर. आपण त्या सुरीच्या साह्याने त्याला त्याचे काप करायच छोटे. छोटे छोटे पीस करायचे छोटे छोटे पीस. केल्यानंतर आपण काय करायचं कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. तेल तापत ठेवल्यावर आपण.
चौकनी तुकडे करायचे ना त्याचे चौकनी पीस.
हो चौकणी करा त्रिकोणी करा तुम्ही कुठला पण शेप त्याला देऊ शकता फक्त. छोटे बारीक व्यवस्थित करायचे.
बरोबर.
हम्म आणि त्यानंतर आपण तेल गरम करत ठेवायचं गरम केल्यानंतर. तेलामध्ये मिडयम गॅस ते गोळे आपण आप सॉरी ते पीस केलेले आपण तळायचे
हम्म बरोबर
ते तळून झाले म्हणजे आपली बट्टी तयार
बरोबर
अस आहे आणि डाळ डाळ कसे शिजवायची तर डाळ खूप
ती तळायची म्हणजे ब्राऊन होईल पर्यंत बट्टी तळून घ्यायची
हो लाईट ब्राऊन झाली कि बट्टी समजायची की झालेली आहे आपली खूप छान वास येतो त्याचा खूप असं खम खमंग असं पुरीपुरी सारखा वास येतो पुरी कशी लागते सेम तस असतं ते पण
हम्म हां
ठीक आहे